हॅलो
हॅलो बोला
काय करते.
काय नाही गवित का तो आवडला
हं
इतकंच आवरलं बसली आता तू काय करते.
पोळ्या
तुमही लवकर.
माता सहज काात.
अर
आणि
जाला का बाकी स्वयंपक.
हा म्हणजे भातम पोळ झालंय भाजी बाकी ना. भाज्यां चलवाय तक्रला काय भाजी करावा.
बापरे काय करते ना.
चाललं पिठल्याचा प्लॅन बघो अजून
खाता सगळे.
हा आता नचल्या काय करणारे. तुमचं झालंच संपक
नाही नवाळला भाजी करायची आज
आ तुझ्याकडे डीवटी
हम्म ठीकाच नामही बाकीच्या नब्य असे.
या बया मज्जा आहे म. भानव पनीर बिनीर उसळ मिसळ करावा.
लय झालं बाई एवढेच लय झालं ते त्या दिवशीच मी सळकाव झाले या वारीला जायला होत. ते पार्सल नाही झालंवर
हा ना
आता बाला सांगितलं म्हणजे मलाच करावं लागेल भाजी
हा का बरे मात्र रक्षाबंधन झालं मला काही ताण मिळाहायचं
नाही असं नको समजू अजिबात ठीक आहे कध करत नाही भी भाजी आताच तिघाण पुरतच आहे ना नाही ते मम्मी ते सांगते म्हणून मग ते सांगता मग ममी एकटीकडे करते
हा का मग आता कशी करता का घे तिकडे गाडीवरली गे मग कर
नाही नाही त्यांचे ते चोसले जाते भाज्यांचे
काहीच असले राते बिचारे उलट जे आलं ते खाते
हा
हम् आताच्या वेळेस मर्ध गेला का जाऊ मस्त हॉटेल ला नाही ते आले ना, आपण आपण जाऊ मारुदे, त स्कूटी घेणार आहे ते स्कूटी घेऊनन जाऊ आपण.
तेनी घेतली स्कूटी.
घेतली ये, का घ्यायची?
घेतली पण एक, कोणालाच नव्हत माहिती.
हा का?
हम
आता त
अ इलेक्ट्रिकच घेतली
हा दार ते दिवशीच म्हणतात तु्ही
हम्म आताम्ही बालूला सडल गेले ना त्याच्या आधीच घेतली होती
हा का घेतली सांग तवतता कळ इचछ सांगत काय तुम काय डल लक्ष
घेतली सांगितलं असं कारण आहे ना काय झालं ते ऑर्डर दिली होती तर लेट येणार होती पण मग त्याचा अचानक शोरूम आल्याच फोन आला की आली तर लगेच घेऊन जातो मी मग बालून शुभम दातच गेलो होते आणायला
हा का काही स्टेटस बिटस काही कोणी ठेवले न्यू इयर ना
हा आपल्यासारखं थोडी त्यांच कधी काय होतं कळत पण नाही
खरंच नाही अरदी का युट्यूब अशी बुजाटे लोक असं कसं लोकांना सांगावा कसाय काहीच नाही
हा ना ते अजिबात नाही चालते. आमचं त आज सगळ्यांना कळत आहे लगेच.
निसते त्यांच्या-त्यांच्या ह्याच्यात येड्यवाणी आपल्याला अजिबात नाही आवडत.
नवीन मेंबर आल्यावर सुधरतील.
हा ना? म आता बायका आल्यावर सुधारतील थोडे फार.
हा का त्याना आसीच बन त्यांना असंच बनवता. काय माहिती? नाही तेच ना, नाही तर त्यांना त्यांच्यासारखेच बनवून घितीे.
हा. नाही ते काय ग एवढं सिलेक्शन झालं तरी पण त्यानी स्टेटस नाही ठेवला काही नाही.
काहीच नाही.
काहीच नाही येड्यावानी, आपल्याला नाही पटत असं.
आणि आता काही नजर लावणार होते का बरं? गाडीच काही माहिती नाही कोणा ला हा एक दिवस
जाऊदे आपण चक्कर घेऊ मस्त मदे डी मार्ट तरी जाऊ.
होय, डी मार्ट कुठे आहे बाळा?
बिलोळी.
हाव म येवढ्या लांब जायचं?
आपण दोघीच नाही बाकीच्यानला घेऊन
हां.
तुला काय वाटलं दोघीच? दोघींन का कोण गाडी देणार ये बाबा देतील?
येऊ शकतो मग काय बाबांच माहिती पण सोपं नाही
मग काय अवघड आता आम्ही तर आम्ही कंट्यू रोजची चालिवत आता.
हा, आम्ही रोज राहतो ना इकड- तिकड. बरं नाही एवढं नाशिक मध्ये गर्दीत घेऊन फिरतो.
म आता तर गुरुवारच्या बाजारात घेऊन फिरत, एवढं आमच्या इथ किती गर्दी राह
आम्ही आख्या मेन रोड ला वगैरे फिरतो.
हा ना? आम्ही गेलो आम्ही आमच्याच मेन रोडला फिरवतो आमच्या गावातल्या. हम्म. आमच्या गावातला मेन रोड सुद्धा तसायच आहे.
हा हा. आमचं आता सध्या कॉलेज मुळे बरेच हातातच राहते गाडी.
हा ना बर थोड तरी देत
नाही मिरज नाही देत फ्रेंडच्या रात त्याची कधीतरी भेटते
हा का मला वाटलं त्याची राहते का काय
नाही किती तमासा घालायला लागतो त्या वृत्ती त्याची एक दिवस ह होणार त्या एकदम इझी आहे त्याच्या हल इलेक्ट्रिक गाड्यान प
हा, नाही ग उलट जे इलेक्ट्रिक गाड्या आहे ना याथा त्याच्या मुळे ना ते एकदम हलके हाय. आमची ऍक्टिवा इतकी जड लागती हाताला इतकी कळ लागती आणि याथच नेतो ना?
आमचं लेटेस्ट मॉडेल आहे ना, एकदम हलकं आहे एकदम काहीच प्रॉब्लेम नाही तील चालवायला हम्म त्याच्यापेक्षा द इलेक्ट्रिक जळत राहत. हा ना.
एकदम हलकी
हम्म, हम्म.
आयथर ये ना आमची.
हो.
पण एकदम हलकी. चालवायला एकदम इझी पण आता सध्या ती तर नाही रहात आमच्याकडे ऍटिव राहते तिथेकी जड जाती.
हा एक्टीवाच च जुन माॅडेल हे बर त्याच्या माग लवकर शिकली होती हलकी जरा
हा ना माला यायची आधीपासून
हम
हम्म
कि तो गेलं आपण घरातून बाहेर निघतो काणी लवकर
हा आता जायचंय सोडवायला क्लासला दुसर्यांला
हा का
हम्म आधी देत्या आमच्याकडे आता नाही काय म्हणते
चालवत राहिले ना तरीच सवय राहते अग मध्येच
हा मध्ये मग माझं ते येत झालं ना लग्नाच्या आधी चालवायची मधी परत घ्याप पडल्यांन इतक अंगाच कापर होईल आता परत आता म्हणजे रोजचीच राहते आता मळ्यात नाहीयला घरी आता पा अजिबात नाही तीन तीन गाड्या आहे ना म एखाद्याची आम्हाला एक जण जात याच्यात्याच्या गाडीवर
बरं आहे ना, सारखं कोणाला डोकं नाही लावायला लागत मग
हा मग तेच ना मग आता नाही का आता तीन झाल्या ना मग आता बरोबर घेऊन जात बा बाकी.
काही नाही ग, झोप झोपलेली होते.
आता हा कोणता टाईम आहे झोपली.
झोपली होती उठली मग आता आवरलंय.
हो का नाही ऐकलं झोपलेली म्हणून म्हटलं हा कोणता टाईम आहे तुझा.
फोन आला तेव्हा झोपलीच होती वाटत.
हा का. हम्म, त्या ताईचा नाही ना फोन आला तुला?
नाही. अरे यार तुझ कर ना दिदी कशा ना कोणाला सांगते मी काय बोलणार बर.
बर जाऊ जा.
हा तुझ सांग मला तू रोज फोन करायला लावू लागलेस.
हा ना गाडी काढाबाहेर. चाबी नाही काढली वाटते हम आले बाकी काय चाललं मग अजून चहा पाणी झाला.
हा झाला इतक्यातच.
हा. तिचा पाणी झाला ये पोळ्या झाल्या आता आता भाजीच राहिली. परशी ते पुसायचंय आता.
आता
मग आमची सकाळ दुपार संध्याकाळ तिनी चारी चारी पाची टाईमाला आहे मला फरशा पुशीत राहते.
अरे बाप रे!
ह आमच्या इथतलंही सारखी फरशी पुसा पुसालागते आशी पुसली का आशी माखुन ठेवीते.
व पावसाळ्यात तर लय ताण होत असेल?
बाई म आता फॅन लावुण सुकुण घ्या लागते. हम्म.
नाही आमची सकाळी पुशाल राहते एकदा.
आमची आज सकाळी सकाळीच पण राती परत जेवण झालं हो पण राती. परत चार वाजता पोरांचे जेवण झाल्यावर राती दुधात बांधल्यावर राती परत स्वयंपाक झाल्यावर राती परत संध्याकाळचे जेवण झाले का मग राती.
का खरं ना तेवढंच ख तुमी.
हम्म. तरी माखेर राती. तरी एकदम क्लीन राह हा
लईच लहान पोर आहे तुमच्याकड
अम पाच जन आहे ना. मोठे येत त्यात हम. बाकी आणि मावशी ते कुठे गेले.
ते बजारला गेले अग.
भाजीपाला आणायला गेलेय ओढ्याला.
हा का हम्. मझ तूच शेतात जरी.
तुमच नाही ग मोठी माऊशी हेना ती पोळा्या करते मिरजट पाहतून.
हा ना.
हम्म.
बर म
पण मजा, बोर झालय ग घरी. कॉलेज ला सुट्टी आहे, आज उद्या. हा ना.
तु बाहेर ये का गाडीवर ये.
हा सोडवायला चालले क्लास ला.
अग म गाडीवर फोन पाहाती का.
आगं माग बसेलीनी झाल नाही.
हा हा, हा म काही नाही, हा. ओ हा.
झाल म
नाय, हो हो.